हॅलो हॅलो हॅलो हॅलो.
हं
हॅलो.
ह.
हॅलो आवाज येतो का माझा
आता आला तुझाआवाज बघ.
मला पण आत्ता तुझा आवाज आला बोल की.
आता अडखळतो बघ मधी मधी.
येतोच काय, आताआवाज क्लिअर. मग रेंज मध्ये येतो पण.
हॅलो.
हॅलो मी फुल रेंज मध्ये. मी फुल रेंज मध्ये आहे ग तु रेंज मध्ये ये. हं.
आहे आहे मला, पण आहे हं. बोल ना काय म्हणतेस हो.
काय आज मी पावभाजी केली होती. ह मग, मी म्हटलं, तुला रेसिपी सांगल. हं. होय
सगळे आज खुश असतील आ.
होय होय सगळ्यांचा आवडता. होय जरा चेंज होय पाव भाजी आवडते सगळ्यांना.
घरी सगळ्यांना आवडते का म्हंटलं.
हो हो, आवडते की घरी सगळ्यांना म्हणून तर
भारी ये, भारी, ये, होय काय काय बनवलेली दिसते. कसं कसं म्हणजे काय काय केली ते, सांग की.
हं. आधी आता सगळे आपले कोबी फ्लॉवर वाटाणा.
हं.
गाजर बटाटा ह. हे सगळं उकडून घ्यायचं म्हणजे कुकरला लावते. कुकरमध्ये सगळं. ह, 'घालते आणि एक चार शिट्या, देते. मग आता काही वाटाण्याचा सीजन नाही आहे. मग वाटना अम, मॅफकॉन ला तो घातला, हम्म आणि मग बटर, कांदा चिरायचा. आणि मग त्यात कांद्यामध्ये बट -बटर आणि तेलामध्ये जरा तमालपत्र टाकून कांदा जरा भाजून घ्याई चा, मग त्यानंतर त्यात, आल लसूण पेस्ट घातली. जरा कोथिंबीर आणि ते भाजल्यावर मी काय करते टोमॅटोची प्युरे करते. आणि ती भाजून घेते. म पाव, हो नाही घालते की पावभाजीचा तयार मसाला. एक चमचा टेस्ट येते. हो आणि मग घरातलं लाल तिखट
आमन दहा माणसांना म्हणजे एक चमचा घालतीस काय मसाला तयार?
हा, एक चमचा म्हणजे छोटा आपला. अ एक पुडी नाही, एक पुडी खूप होते. एक चमचा घालायचा छोटा, नाही तिखट जास्त होते ग मग. ह- हम्म, म एक छोटा चमचा घातला, आणि लाल तिकट घालायचं आपलं, हळ हम्, जरा ते परतलं किं म सगळ्या भाज्या अ कुकर मधून काढून गार करून सरस स्मॅश करून घ्यायच्या.
हम्म्म, हम्म
हम् म स्मॅश केलेल्या भाज्या त्यात घालायच्या. हम् आणि मग चांगला शिजवायच, असं करायचं.
मिक्सरला लावते स्मॅश करायला का तस स्मॅशर न करते हात
नाही बाई मिक्सरला लावते. आमच्यात भरर भरपूर असत ना क्वांटिटी म -माणस भरपूर होतात हो. होय, नाही मी सरळ मिक्सर मध्ये फिरवते होय. हो हो आणि बट बटाटे काय करते खिसते उकडलेले बटाटे आणि घालते, मग ते सगळं शिजू द्यायचं. मग थोड्या वेळाने जरा आणि बटर घालायचं त्यात. मीठ घालायचं हा जरा अस चवी पुुरता गुळ घालायचा. आणि चवीपुरत मीठ घालायचं आणि चांगलं अर्धा पाऊन तास छान मुरू शिजू द्या आणि पावभाजी स स काही नुसती ताजीपेक्षा शिळी छान लागते बघ.
हम्, म शीळी म्हणजे कस होतं त्याच्यात ते अर्क उतरलेला असतोय ना.
आणि मसाले पण मुरतात ना चांगले. हम्म, आणि मग काय पाव भाज बटर लावून, आणि सगळ्यांना कांदा लिंबू घालून सर्व्ह केलं बटर जरा घालून. मग कोणाला पाहिजे त्यांना चीज खिसून घाला
ते काय आणलयसा काय?
होय कप्प्याच्या प्लेटा आहेत की आमच्यात त्यातचं त्यातचं बर पड तय गं द्यायला पण हम्म.
मला ते लय भारी वाटलं बाई ए आत्या मला ते कप्प्याची ता ट दे उगच मला वाटी आणि तेन काही देत बसू नका घासायला एकच ताट बरं पडतंय. म्हणजे तिला किती कळतंय बघ की.
हा मी त्याच घरी कसं इथं मी येत असते ना मग त्यामुळे त्याच आप ल्याला नॉलेज येत नाही असं होत बाहेर गेलं कि मग कळतंय सगळ्या गोष्टीची किंमत आणि स्वतःला करायला
होय आपली आपली भांडी घासायचं आपलं आपलं जेवण करायचं, कपडे धुवायचे. कपडे पण हातानेच धुतं असेल ना?
हो सगळं मग त्या एकट्या दो एक एक दोघांसाठी कुठलं मशीन आणतेस.
ह म तुला माहिती आहे ते मिनी मशीन दाखवतात ब मोबाईल वरती
होतात होय दाखवतात की मीनी मशिन होय ते काय नुसतं पिळायला आहे गं असं काय पूर्ण वॉश चांगलं होत नसणार आहे त्यात
नसणार तेच की.
पिळायची ताकद तेवढी वाचते.
होय.
हम्म.
काय करायचं बाहेर झोप म्हणजे काय गं आज दुपारी काय झालं माहिती काय झोप नाही मला म्हणजे मी झोपत नाही सोड.
हम्म.
पण आवरलंय आज लवकर सगळं त्याच्यामुळं
लवकर झोप आली, म आज तू काय केली होतीस जेवणाला?
आज कुठलं काय गं आमच्यात साधंबाधं हुत बाई. तुम्ही काय मोठी माणसं पावभाजी हे ते. आम्ही भात आमटी बघं, मसाले भात केला होता.
अरे वा! मंग म साले भात तर काय साधा झाला काय? हम्म हम्म.
चपाती, भाकरी आणि पाणी
हम्.
पाण्याची झाल्या टंचाई. काय सांगू तुला पाणी आलेलं नाही आहे. नाही ना मग काय तर
अ त्या भांडीवाल्या मावशी म्हणल्या जा यांना अ कि अ अ पत्रावळ्या वापरा आता पाणी येत नाही तर.
ते हां हाईत म्हणायच आमच्यात.
आम्हाला नव्हे ते दुसऱ्या ठिकाणी हां पाणी हम्म
केलय पत्रावळ्या आणि जेवलेत ती.
ह मग काय करणार पाणी नाही म्हटल्यावर.
पाणी वडून वडून टपतेन भरलाय आता उद्या बघू येतय का?
किती दिवस पाणी येनार नाहीये मग.
अग आज त्याचा यायचा दिवस होता म्हणजे काल एक दिवस सांड पाणी आहे ना मग काल येणार नव्हत ते. आणि आज येणार होत मग आज त्यांनी सोडलच नाही आणि सांगितलय डिरेक्टली काय? कळवल नाही काय नाही आणि दोन दिवस येणार नाही म्हणून सांगितलय बाई.
अरे बापरे.
बाई मला तर घामच फुटला, आणि पाणी नसल की हात मोडल्यासारख. होतय ग खर्चाला तरी. आपण पाणी विकतच, प्यायच जे असतय ते विकत आणू शकतोय. कॅन न किंवा काय, पण हिच जे पाणी आहे ते, ते काय करणार. खर्चाचा, मग इथन समोर बोर चालू होत तिथन, चार पाच बाल्ड्या ओढल्या मम्मीना आणि मी.
हम्म हम्म.
हम्म.
मग, बादली बादली न पा पाणी भरून वैताग येत असेल. होय, हम्.
पलीकडची ती, मी आणलोय, मी आणलय, मी आणलय करत खुळी, मग ते तिन पाईप घेतली. मग अ हम्म, मग भरल्या तरी पण.
हम्म हम्म
उद्यापुरत हाय, मग आता परवा बघायच. तरी त्यात प्लस पॉईंट काय झाला, शिलामी अंकल गेल्यात गावाला. त्याच्यामुळ हम्म भारी, पाणी वापरायला म्हणजे कस टाकीत पण कमी आहे ना, आणि त्यांनी काय केलय माहितय का मला आल, आज पाणी येणार म्हणून कि नै त्यांची पाण्याची भांडी आमच्यात ठेवलीत काय. आणि म्हणतात कि ते भरून ठेवा, आणि उद्या येणार ग ती, मम्मी म्हणत्या बाई न इथ भांडी ठीऊन गेल्या आमच्यात, इथ पाणी प्याला नसन. काय ग, सगळ पाण्याचा कोळंबा झालाय, अग पाणी नदीत पाणी नाही शहाने. खाली पाईप दिसायला लागल्यात म्हण. पाऊस पडायला पाहिजेल बाई, मग खरच. चाला पाणी.
पाण्याशिवाय काय?
त्यांनी काय करायला पाहिजे होत माहितीय काय? आत्ता जागी झाल्यात आधीपासनच एक दिवस आड पाणी सोडायला पाहिजेल होत. हे कसं दुर्लक्ष झाल्यासारखं झालंय ग त्यांच्याकडनं. हाय की नाही? हं.
हं हं, त्यामुळ आता काय करायचं पाण्यासाठी? या वर्षी पाऊस पडायला पाहिजे बाई, आमच्या ईथ. हो. होय, आमच्या इकडे पण आहेच की. एक दिवस आड येतय ग, आमच्या कडे तीन टाक्या आहेत. ना त्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम नाहीये.
तिन आहेत व्हय?
हं. पाण्याच्या तीन टाकी आहेत. हं. तरी पण अगं, आम्ही भरपूर जण आहोत ना. हं, त्यामुळं, होय. पाणी पुरायला तर पाहिजे. काय करायचं सांग की? काय करायचं तेच समजत नाहीेये. अं. हं, चालतय. तुला कंटाळा आलाय ना?
आं?
होय बरोबर आहे कि. तुला कंटाळा आलाय मनलं झोप आता.
ओके ओके. हा ठीक आहे. कर परत पुन्हा. हं? चल बाय, गुड नाईट. ओके ओके. गुड नाईट.